हॅलो! नमस्कार नमस्कार
काय करताय, आपण? पाऊस पाऊस चांगला व्यवस्थित चालूयं.
व्हयं का? ह आणि काय शेतीच करतो, काय करतो? आपलं रेग्युलर बोलालाय, काय लोड घ्याता तुम्ही?
नाही नाही उद्या लावायचे, रोपे ना थोडं त्याच्यामुळं मग दोन
आता आता बरोबर झालं, पण मग पंधरा दिवसापूर्वी लई झाल्या.
हा. पण लाईट नाही ना पहिल्या थोड्या म्हणलं
नाही आता पंधरा दिवशी पूर्व पंधरा दिवस पूर्वी लावील, तर चांगलंय?
हा नाही ते आहे, त्याच्या अगोदरच्या त्या ना अशी गंमत त्या नेमक्या काय झाली ज्या या आता पंधरा दिवसा पूर्वीच्या लागणी होत्या, ना?
ह.
बरं का?
हा हा.
म्हणजे? नवीन किंवा असे काही उतरले ते आरले उतरले काही, चांदवड. आणि काही काहीला हौस बा म्हणून, काही पुढे जायालीत.
हा हा.
तो चार गडबड झाली.
हम नेमका नेमकी पाऊस महिना, दीड महिना लेट झाला.
हा, तिकडल्या ते जवळ ब सातशे, सहाशे रुपयाच भाव आता. बरे तझण आरलेत उतरले होते म्हणजे आपल्याकडं आहे ना.
हम्.
असं म्हणा दहा जूनच्या पुढून लागवडी करतो आपण.
अरे ये दीपक जाधव म्हणतेय ना. लजनेस देईल ना तर लागणी लथांब लजनेस लाईथच राहिले असं लोक. नंतर थांबून घेतलं.
सत्तावीस मे या पंचवीस मे अशा लागणी खूप वयऊन राहिली.
हा हा.
ते ना आपल्याकड अकरा पंधरा तारखेच्या जूनच्या पुढेच लागणी चारुवात आहे अशी गमत झाली मग. ते थांबून गेले म्हण सगळे म्हणजे पंधरा दिवसात आले परत मग.
हा.
ओके होय वेदांत हो प्रियंका. आ याला घेऊन हो, छान झाला म्हणजे लय काही विशेष नाही.
हमं ह.
हा ना दवला ब खयला.
हा हा नाही नाही आता येश विनल मका, लय गरजेचं आहे.
हा ना मग ते ना नादवल वास म्हणजे ढकली बास पाच सहा दिवसाची.
हां.
हम् ते पाच सहा दिवस दखून गेले जच्यावाले नाहीत ते झाले होते वाची वयला लागले होते.
अरे सोयबीन दहा टक्के दिसत होती आता डायरेक्ट पन्नास टक्के दिसायला लागली.
हा मग फरक पडून जात ना.
हम्म.
ज पावसान दडी दिेली असते पंधरा दिवस दुपार पेरणीची फळी आली असते.
हा पेपर झाला कालाच.
वेपर चालूच आहे काटा येईल मला त्यासं.
तुमचं घरचं रे.
हा घरजच झालं.
ह तेच ना पाण्या पावसाचे व्यस्थित होऊन जात.
हो. ते तरी ते वाल्यातच तुडवलून त्या दिवशी तो उघडून दुसऱ्या दिवशी आली. म्हणलय ना परत काही, भरोसा नाही याचा घ्या टाकून. कडाकाराला कुटेल वा ते, वावर थोडस जडे कुंबारी टाईप येत.
हा.
थोडी झाली थोडं ताडं पण गेला पाडून.
हम्म म पण आता आता म्हणजे वा. जेवण ण झाली पण मग कस बोध बिजल राहिला का टेन्शन नाही राह.
हा नाही नाही बोत भी मस्त पूर्ण आहे ना. वास त्याची उष्णता निघून जायला होती आता जर लावलं ना कधी
हा.
ता म्हणजे काहीच नाही फक्त पावढरी महाराजचा विषय डोसदस्त. काही ठाचे नाही ना.
हा.
फु फुल मूड म बट हो गॅरंटी.
हम्म.
तेेतस आहे ना ते उभष्ण तर नि गेल नसती ना. मग कार्यक्रम ला.
नाही नेमकी मग काय पाणी जास्त झालं का पाणी कमी झालं का काय झालं ते कळत नाही..
हम्म जमिनीला आहे ना तांबाट आला तरी ना जमिनीत शांतताच वेयळ लागेल. जर खरंच ब असवायचा अस किंवा जो कंटिन्यू करणार आहे आणि तो जमिनी शांतता झाल्याशिवाय मजच नाही येतात वा
हम्.
म्हण जिडव पन्नास हजार. खर्च करा तिकडं पंचवीसच्या आतच खर्च होऊन जातो इतकां पन्नास टक्क्याचा फरक पडून जातो उष्ण नाही गेला असली.
हा.
तिप्सा खिडकाय जाट आहे कमी होतो. जमीन शांत होय कारण निरोगी झाढ राात. अ नाग तो डी येते कमी परत म्हणजे अ दुसऱ्या रोगाला प्रतिकार शक्ती झाडा त्या स्ट्रॉंग जेवढी मुळी जाड चालवते तेवढं ती रोगाला जुमलीत नाही.
हा.
फक्त या असं वातावरणात करप्या करप्या आतााच खरंच वाढत नाही तर नाही नाही आ बातता बट निऊन जात.
हम्म
आणि जे चांगले करणार राहिले त्यांना माहिती कोणतं औषध कोणत्या प्रेडला माराला म्हणजे. डोकी झाडा कममी राात
त्याच्यामुळे करत्या कुरत्या.. हम् आता गले ली एवढी जाटव होते तरी कठं करप्या कुपयाना प्लॉट खराब नेऊन दिईल.
ह औषध निेरी स्टडर् स्टड औषधे
नाही अशा बर बर ग येत काय.
टायमिंग कोण जर मारले तर शंभर टके रझट भेट
वा.
आमच्या इथे डाळिंबाच चालू आहेलकड ाणी मैस चाले पावडर ह लिक्विड
हा हा. तरी पण ािमब तर एवढे नाही फाउंडररी लागे भाग आणि हो.
बरं गंज लागत हीड भेटती नाही रे पिंपळगावला जावं लागत आणा
हम्म पिंपळगाव नाशिक खााच गोष्ट
नाही ते कॅशमध्येध्येच्यावं लागेत ते उदर भेटते योगेश वाले का बह ते कश भेटायला पाहिे माझं मत
योग आले पैसे मग धनंजय आले तरी काही भेटत हे. ये गे सवाले थोडी फम बठ हा अस.
मला वाटलं योगशाले तर भेटायला पाहिजे कारण ब ते पाऊषध आहे योगशाले भेटूनच ज द्या. पण बागाचेच भेटा बसं.
हा बागाशीच भरपूर खर्च राहतो डाळंबाला पण..
मग ब्रँडेड ब्रँडेड लागत सगळी..
हा ब्रँडेड अस लागत आहे लिक्विड आहे भरपूर लागत आहे ना खालून
हो कमीत कमी एवढं फळ पोसायचं रला
हम्म.
खर्च आहे ना त्याच्यात उतरल्याशिवाय आपल्याला दुसर्या स्टाटात तूप दिसत. ह मला वाटत तुम्ही. का नाही चाल काही नाही बाघणी येेतता जाता करते. सांगायला का लागत नाहीे. गावणी येताच सकाळी एक गारका मारिता संध्याकाळी एक गारका सांगायला कौतुक हाऊ फक्त पाहुन्याला माहितेना पाहुन किती शाळे मागे ते पण दुसरे ताटा तू दिसवत आपल्याला एवढीच गंमते त्याच्यात उतरल्यावर कळत काय घासावं लागती
अरे ते आहेन अन परत ते काचेचं बाबा निच खोडं पुसायचं म्हणलं तरी
मन संभळून म ते त्या दिवशी पा ते पावणे भाव भाऊ तुमचं मावस साडू म्हणे भाऊ हेल्मेट घातल्याशिवाई शिरायचंयचं नाही म्हणे मधी डोळे फोडून बसलं म्हणजे आंधळच होऊन बाहेर निघल.
हा नैरे बाबा तेना काटेना लयच जबर काटे रहाते.
आठा मचो आपलं एक आटा काहीच नाही बाबळीचान तो न काटा पाय चांगलं घासा असा जी वर काट ते एगळच काट व हो ये बेलचं काटय
बेलाचा काटा पक्का
हा हा हा ब्यालाचा काटा तेच गठ राहिलो कासला काटा ते बेल्याचा काट्यासारखं असं
बरं का एक वैशिष्ट्य कोणचय माहिते तो काटा खोपसला का बारीक रुडी राळ मधी राहून जाते.
आ
अन काट काटा उपसून येत न ते झालं बर तेच त्या काट्याच्या अंगातच लय आगय
ठणका घेत चांगलं ठस ठस करत. काढा दिल्याशिवाय पाय ऊ हुंबाराच नाही होत.
अ हम्म ही काय आता भरून भरून पार ते ईशबाधा झाल्यासारखे झाली आता बधीर होऊन जात आता काय एवढं दुःख पदनी पाहिल्या सारखं पण ते खूप साती असणारे
मित्रच कामीत कुरुप वयचे लक्षनय
हम्म हम्म वणीला गेलाता आत्ता पायी पायी
सांगितलं तुषारन
च हा तुषार भेटला होता सक
हा मग मी काजी घेते दाजी गेले सकळी सकळी आला होता फोन वनीला गेले दाजी वनील गेले खाली म्हटलं मग मला पण प नाश्ता पाणी काहीतरी घेऊन गेला असतो.
हम्म हम्म हे ना त्या लामिला लामूनच पाहिलं आधी त्यानं पाहिलं आधी त्यानं डायरेक्ट खाली मान घातली कनाट निघालं.
हम हम
अय त्याला म्हनलं काय र मह्या नवराशी बोलला नाही म्हणे तो काय बोलल त्याचा नेमच नाही.
सर म्हणे तो त्याच्या त्याच्याशी पंगा नाही घ्यायचा म्हणे
हा ह हा
सगळे सांग चालेत मग राम राम झालाना लगेच निघालं.
हा हा सांगितलं ते ना आल्या आल्या-
हम्म. मला म्हटलं काय फोन बीन येईल का आले म्हटलं ते पाहुण्याच्या गावरून चालो काही-
हम
ह
मग फोनला माहित आहे ना तेव्हा काय फोन करावा येवड सकाळी सकाळी उठेला नव्हतं मी तोवर,
ह
हा.
तो लई लवकर येईल होता साडे सहालाच- साडे सहा हा साडेसहा ला सात आहे नाही साडेसहा ला कम्प्लीट असेल तिडं- मंदिरातूनच बाहेर निघत आता म्हणलं बस आता ओके.
हो हो हित महादेवाच्या मंदिरातून
हा
हम्म आकळीस का नाही जास् काय सकाळी जोती
हा
हम्
हम्.
दुधाच जोरातच चालू आहे त्याचा वाल
हम्.
दोन गायी त्यालाच देईल घेऊन कारण तू असं दुसरे कामं करीत नाही.
हा.
त्याच्यापेक्षा लटकून दिला तर बरा राहतो.